हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतो बा
हा येतोय येतोय बघा.
हॅलो.
हा बोला की याय लागलाय आवाज तुम्हाला येतोय? तुम्हाला आवाज येतोय हा हा तुम्ही कधीपासून जॉईन केला आहे
आता तरी
हॅलो चार दिवस झाले काय म्हणजे माझ्या बरोबर होय काय म्हणजे माझ्या बरोबरच मी आपण चार दिवस झाला जॉईन केलेय आज तास का आलेत मला
हम नाही मला कालच आले होते माझे काल पाच झाले आजचे सवसत्व कोले हा
होय काय मला आजच आलंय आज पहिला कॉल तुम्हालाच केलाय
ह स हा काय नाही म्हजे एक एकदम तुमचं काय नाही म हो मी एकठीी करते माझी मैत्रिणी करतेस
होय काय म्हणजे आमच्या नंदुबाईंच्या मुली करतात तसारखान जीवन मग मला त्यांच्याकडून म्हटलं बघायचं ट्राय करायचं
हा काय तुमचं नाव
माझं नाव सुप्रिया आहे
हा तर माझं नाव अश्विनी आहे
होय काय जेवला का नाही जेवण वगैरे झालं
जेवण वगैरे झालं सगळं हम्म आता
फोन फॉर्म भरलेला काय तुम्ही
हो हो मुलीच पण होऊ लागलं तर हा हा मुलीच पण होऊ लागलं मुलीचे चार झाले पाच कॉल हम
म्हणजे त्यांना टास्क याय लागलेत आता
हो यायला लागले आम्ही दोघी सोबतच केलं
होय काय म्हणजे माझ्या बरोबर केलेल्यांना आले टास्क मला जरा लेट झाला आजपासून माझे चालू झाले
हा स आलत झालं काल पासून चालू झालं एक मुलगा एक मुलगी आहे
मोठे असतील
हो मोठे एक मुलगी कॉलेजला जाते मुलगा जॉब करतो मी घरी तिको फॉल करत असते
हा हा म्हणजे मुलं मोठी आहेत माझी मुलं लहान आहेत अजून
हा हा हा ह
मुलगी आत्ताच हहावी ला आहे
हा सर
आणि मुलगा पाचवीला आहे
हा हा हा
मी पण केकचा ऑर्डर वगैरे घेते घरी क्लासेस घेते आईस केकचे बेकिंगचे क्लासेस घेते मी पण
हा स माझी मुलगी पार्लर वगैरे करते त्याच ऑर्डर चालू असते तिचे
हा हा पार्लरच म्हणजे मेकअप पैरे म
हो मेहंदी सर्व हो हो सर्व हेच घेते आता क्ॅलच करते डायरेक्ट
ह हां
हम्
चांगला आहे म्हणजे तिथलंच जवळपास
लांब पण जाते आता जळगावच आंबाळनेर आहे ना हा आंबाळनेरला पण गेलेलो
हो का मग एकट्याच जातय का तुम्ही जाताय सोबत
प्रे तिच्या सोबत कधी कधी मग जर मैत्रिणी अस आता मग मैत्रिणी जातात तिच्यासोबत
होय कोणत जायला पाहिजे कि मुलांना ऐकताला
एकटा सोडताय आपल्या हा सोबत मदत पण होते आणि ते पण होतं ना मग
होय पाऊस वगैरे आहे तिकडं
नाही आज तर नाहीये काल होत पुष्कळ होता पाऊस
आता इकडे दोन दिवस झालं काल पासून आहे बघा आज पण आहे भरपूर सकाळ
हा हा ह आणि आमच्याकडे काल नत रात्री आता संध्याकाळी येतोच रोज संध्याकाळी येऊ लागला परवा रात्री पण फार झाला आज काल पण झाला
नाही म्हणजे असं दोन दिवस झालं काल आजच पडलाक्त नाही तर नाही रोड वगैरे बंद होतातात ना इकड
हो पुष्कळ आहे बॉम्बे पुणे तर सगळंच बंद होतं हम्म
मग तिथं जवळपास तुम्ही फक्त पिकोफॉल एवढंच करता का अजून काय घरीपासून
घर बसून आहे तस एक एक दोन हे म्हणजे आमच आईस कॅनडीचच पण आहे आईस कॅडी
हा हा म्हणजे घरी बनवताय का तुम्ही
हो
हा हा ते कस हे करताय तुम्ही सेल
मिस्टर सेल करतात ना
म्हणजे बिझनेस आहे तुमचा स्वतःचा हम्म हम्म म्हणजे कारखाना आहे काय तुमचा
हो कारखाना
ह हां.
मग आम्ही स्वतःच करतो आणि मी सर्व माल तयार करत असते मग ते जाऊन. हे कर.
सेल करतात म्हणजे होलसेल देतय काय रिटेल म्हणजे असं
होलसेल पण आणि रिटेल पण असं दोघं पण
आता पावसाळ्यात जर असं कमी असे
कमी असतो हो आठ दिवसातून एकदा राऊंड असतो उन्हाळ्यात फार असतो आमचा
आमचा पण आहे बिझनेस आ मी पण ना कोल्हापुरी चप्पल बनवतो फॅन्सी डिझाईनचे कड्यांचे वगैरे असतात ना स्टोन वगैरे लावलेले
हो हो
म कोल्हापूरमध्येध्ये महालक्ष्मी मंदिरमध्येध्ये वेगरं असतात बघा जवळ तसे आमच पण आहे कारखाना
हा हा. अ कोल्हापूरलाच की बाहेरगावी.
अ नाही तस आमचा माल जातोय हैदराबादला.
हा हा हा.
लांबपर्यंत जातो शिर्डीला.
हा.
पण करल त्याच्यावरती असते आमच पण जरा असं तर पावसाळ्यात बंद असते. म्हणजे एढ. उपाय जास्त नाही असते फक्त थोडं.
हम् हम् हम हम.
ह. एवढं जास्त नाही कर हा पावसात म्हणजे पाण्यात वगैरे नाही चालत ते.
चालत हा हा.
आणि फॅन्सी माला असल्यामुळे कसं ते पाण्या स्टोन वगैरे निघतात ना त्या.
हो स्टोन घरीच चिटकवतात.
होय आम्ही घरीच चिकटवतोय.
ह मिस्टर तेच करत असतील ना.
होय त्यांनी लेदर डिझायनर आहेत म्हणजे जे चपलावरती डिझाईन होते ना. वरती पट्याला. हनी डिझाईन करतात मग ते मशीन वरती डिझाईन होऊन येते.
हा हा हा.
मग आम्ही कस. त्यांनी जे सिलेक्ट करतील ते मशीनवरून आलं की मग आम्ही त्याला फिनिशिंग करतो. कडे वगैरे स्टोन वगैरे चिकटवायचं लेस असेल तर. मशीन वरती चिकटवून येते.
हा.
नसेल तर खडे असतील तर आम्ही हे करतो डिझाईन येईल तस असतंय.
हां हां हां हातानेच लावाला की मशीन हां हां.
तसजरा एकद मसं. जास्तच डिझाईन असेल तर कस्टमरच्या ह्याच्यानुसार असते ना कस्टमाइज जर असेल. तर मग त्यांनी सांगल ते डिझाईन आम्हाला करून द्यावी लागते. जसा माल केवढा पाहिजे त्याच्यावरती.
हो हो.
मग कोल्हापुरी मला काही एवढं नाही हैदराबादच जरा असेल ना तर जरा जास्त करावे लागत.
हा. मग तुम्ही प्रॉपर कोल्हापूरला राहतात की.
आम्ही निपाणीमध्येध्ये राहतो.
निपपाणीमध्येध्ये.
म्हणजे कर्नाटक बेळगाव जिल्ह्यामध्येच
हा हा हा.
तुम्ही तिथंच राहता काय संभाजीनगरला राहता काय.
स्टेशन रोड ग हम्म.
आम्ही येतोय तिकडं.
हा हा हा.
पाहुणे आहेत.
हा हा.
अ संभाजीनगरला पुण्यामध्ये माझे ीर आहेत. पुण्यामध्ये धर आहेत आमचे आरटी ऑफिसर आहेत.
हो का ह ह ह
आणि फिरायला येणं होतंच.
हो होतच हा ते मुरांना लाग. तच फिरायला हा.
अभ्यास करून कंटाळतात. वर्षातून एकदा तरी ट्रिप निघतेच की, होय.
हा
आणि कामानुसार अ जर म्हणजे वेळ असेल तर, जावं लागतं, नाहीतर मग नाही.
नाही काम असलं का मग नाही जात येत, आता आमचं कसं सीझन म ते उन्हाळ्यात असतो, त्याच्यामुळे उन्हाळ्यात कुठेच नाही जाता येत.
आम्हाला पण तसच, आमचा उन्हाळ्यात सीझन असतो भर पुरा मला एक दिवस पण नाही सुट्टी मिळत, आणि त्यावेळेस मुलांना सु त्या असतात त्यामुळे कुठे जाता येत
हो तेच ना. हा, आणि असतो तर दिवाळीत तर मग दिवाळीत जाऊन यायचं.
होय, पण आता पावसाळ्यात कसं मग काम नसते निवांत वेळा असते पण मुलांना शाळेला सुट
मुलांना शाळाच असत हा, ते शाळाच चालू होऊन जाते.
होय, मग शाळा असतेत, आता पावसाळ्यात आता काम बंद आहे आमचं. फक्त कसं मुलांना सुट्ट्या नाहीत, एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे कुठे जात
चाल, नाही जाता येत, ते तर आहेच. एक तर उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही तर दिवाळीच्या सुट्टीत.
होय दिवाळीच्या सुट्टीत, आता इथं दसऱ्याला सुट्ट्या असतात भरपूर. एक महिना सुट्टी असते दसऱ्याला, महाराष्ट्रात कसं दिवाळीला सुट्टी असते. आमच्या इकडे दसऱ्याला सुट्टी असते.
हा हा, दसऱ्याला मग मो
इकडं दसरा मोठ्याने असतोय, त्यामुळं एक महिना सु ते असते इकडं दसऱ्याला.
हा असं, आमच्याकडे दिवाळी असते, दिवाळी असली का म्हणजे मग दिवाळीत पूर्ण सुट्टी असे पंधरा पंधरा वीस दिवस सुट्टी असते.
इकडं दिवाळीला फक्त दोनच दिवस सुट्टी असते, फक्त भाऊबीज दिवशी नि लक्ष्मी पूजन दिवशी
हा हा, नाही आमच्याकडे पूर्ण म्हणजे पंधरा दिवस ते आधी आठ दिवस सु ते आणि मग नंतर ते पंधरा दिवस चालल्या जातात. त एक हप्ता पूर्ण सुट्टीच असते.
हम्म हम्म
मुलांना कसं अ सुट्ट्या पण लवकर पडतात आणि शाळा पण लवकर चालू होतात.
हा हा, सात जून ला शाळा चालूच होते ना?
आमच्या इकडं नाही. अ त्यांना एप्रिल अ मार्चलाच सुट्टी पडते, दोन मार्चला सुट्टी पडते त्यांना.
नाही आमच्याकडे एप्रिलमध्येच सुट्टी पडते. अ एप्रिलच्या शेवट शेवटला सुट्टी पडते. आणि सात जून ला शाळा सुटते, हम्म. आणि पंधरा जून ला किंवा सात जून ला शाळा उघडते.
इकडं आमच्या इकडं त्यांना दोन मार्च ला सुट्टी पडतेच आणि तिथनं जो जुन महिन्यात म्हणजे पंधरा जूनला शाळा चालू होते. रेग्युलर, सुट्ट्या भरपूर असतात इकडं, आणि दसऱ्यात पण एक महिना असते.
हा हा हा ह आणि दसऱ्याचा सण कसा करतात? हा
आपल्या आपण कॉल कट होईल म्हटलं, थँक यू कॉल उचलल्याबद्दल.
ओके ओके
परत गरज लागली तर करेन तुम्हाला लागली तर तुम्ही करा चालेल
हो हो चालेल चालेल हो मी करेन थोड्या वेळाने वेलकम